हॅलो -हा ताई आवाज येतोय. हॅलो हॅलो हा ताई येतोय आवाज आव हो हो मला येतो तुम्हाला येतोय. हॅलो आवरलीत का म झाली जेवन
हो जेवन झाली.
अरे वा!
बाळ झोपवलीत काय बाकी येत अ
ते तर आहेच. म बाकी अजून काय म्हणता
खेळयीत का?
हो. माझ म्हणजे मी पारायणाला बसले त मला एकच वेळा जेवायचंय. असं गुरुचरित्राच
वन टाईम म येती याच्यावर तुम्ही
अ हो व ए वन टाईम मेलवर ये बरोबर हो हो त्याच्यावरच चं म्हणजे मी जनरली मी अ असही एच वेळेस जेवत होते. फक्त आता म्हणजे श्युअर की हा सात दिवस एकच दिवस एकच वेळा जेवायचंय. असं हा तेच ना मं काय आजच पहिला दिवस होता माझा
आ
म्हणजे ऍक्चुली मी दोन हजार बारापासून सू अ सॉरी दोन हजार चौदा पासून ट्राय करत होती. की मला पारायण करायचंय करायचंय पण ते बोलतात ना ह ह ह म्हणजे दत्त महाराज जेव्हा म्हणतील तेव्हाच होतं आपल्याकडून हा म्हणजे मी एवढ्या वर्षापासून ट्राय करत होती पण नाही मला आजच म्हणजे ते पण मी मागच्या आठवडत पण ट्राय केलं पण म मागच्या आठवड्यात पण कस अमावस्या होती तर सेच्या वेळेस नाही होत तर मागच्या व हा म्हणजे यायला नको मध्ये अमावस्या अस याच्यात पारायना अचचछा तर म्हणजे ते ऑटोमॅटिक माझं पोस्टपोन झालं.
हम्म
ते असं म्हणतात ना ते बरोबर त्या त्या वेळेलाच होत.
आपण कितीही ठरवलं ना पण त्यांची जेव्हा इच्छा
कितीही काही ठरवलं हो आणि माझ. तर जनरली असं झालेलं ह ह. म्हणजे जनरली मी अस काही फिक्स नव्हत के की मला करायचं. किंवा काय? असंच एकदा मनात विचार आला की मी परत करून म्हणजे परत विचार करून बघ. ते कि मला करायचंय. बरोबर त्या ऑटोमॅटिकली त्या गोष्टी होत गेल्या आणि मग ते योग्य वेळेवरच झाल्या. तसं पण म्हणजे पहिला दिवस होता तर खूप मस्त असं म्हणतो ना आपण छान असं वाटतय. हो तेच ना
मला माझ्या मोठी मुलगी म्हणजे त्यावेेळेस दिवस राहायची नाहीत ना त्यावेळेस मला माझ्या तीन नंबरच्या सासूने सांगितलं का सूजता कर तू पारायन म्हटलं का ठीक आहे. मग मी करेन म्हंटलं मग त्यांनी काय सांगितलं का आता तू नऊ महिने ना नऊ महिने नऊ पारायण कर म्हंटले. त्यांनी बोली केलेली होती. मी तिला सांगेल का नऊ महिने नऊ पारायन करत फक्त तिला प्रेग्नन्सी आहे एवढं म्हणजे माझ आयरि झालंय ना मग आहे बुवा एवढं. तिला समजलं क मी तिच्याकड नऊ पारायण करून घेईल मी सिरीयसली सांगते म्हणजे त्यावेेळेस दर महिन्याला ठरवलं कमी ह्या महिन्याला पारायन नाही पॉसिबल झालं अजूनही नाही झालं मुलगी पाच वर्षाची होऊन गेली.
बघा बरं माझं तर बारा वर्ष होत दोन हजार. चौदा पासून चा प्रयत्न होता म्हणजे कुतरी घाब. कुणीतरी टोकायचं किंवा कुणीतरी असं. म्हणजे कुणी असं हे करणारच नव्हतं भेटत. आणि मग ह्यावेळेस सहज अस एकदा अस काहीतरी स्वप् ण पडलं मला की मी काहीतरी वाचते काय वाचते तेही माहिती नव्हतं. इंस्टाला अस फीड करता कर. आ मला गुरुचरित्राचे हे यायला लागलेत. अ इंस्टाग्रामला रीलस वगैरे कि असं पारायण करा. कसं करा मग परत विचार केला की अरे आपण अ कधीच प्रयत्न करत होत ह्या वेळेस पण एक प्रयत्न करून बघूया. मग ते झालं बरोबर. तुम्हाला दोघी मुलीच आहेत का? अच्छा मग मोठी कितविलाय
मोठी सिनियरला आहे. ती पास हो पाच वर्ष वाची आडी कशी
अच्छा लहान खूपच लहान आहे. जमत का दोघींच.
जमत
थोडस होतात भांडणी लाहनी जास्त थोडीशी करा बस माझी
ते असत ना लहान जे असत ते जरा ऍडव्हान्स असतात असं हा
अव ती आता एक एवढं हे दोन तीन दिवसात आहे ना हॅलो या दोन तीन दिवस ना इतकं इतकं प्रॉपर खोटं बोलते ना एकदम विचार करून खोटे बोलतो
हो हो
कि जरा पली तिचं डोकं वगैरे फुटलं
हा हा स्टोरीज बनवतात ते
मग
स्टोरीज बनवून आणि मग ते असं म्हणजे आपल्याला असं वाटत अरे खरंच असं झालं मग
नाही नाही नाही नाही काय चालं तिचा विषय अ ह ती पडली तिच्या डोक्याला वगैरे लागलय ना मग तिला दवाखान्यात नेलेलं मग माझ्याकडे माझा भाचा आहे
ओके
हा
चार औषध पलं का तू कि म ते हो मी औषध पलं
हा आणि कशाच औषध होत ते हा अच्छा हॅलो हा ताई आवाज तुमचा मध्येच ब्रेक झाला आहे हॅलो हा पण बोलत राहा चालूच राहू दे